अरे हा झालं का जेवण
हो जेवण झालं तुमचं
नाही नाही व्हायचंय आता ते कॉल कॉल चालू आहे चौदावी चा प्रोग्राम आहे की नाही घरी काका हा काका मारम पावले आठ तारीखला तर उद्या दहावा लागते ना ते कॉल लावून सुरू होते एकमेकांना त्याच्यामुळे मग मला वेळ झाले
अच्छा अच्छा अच्छा तुम्ही हा जेवण झालं माझं
काय जेवण केलं आज.
तेज बुठ
अचं अच्छा, अच्छा, मफ. फोटो नाही. पाठवली.
कशाचं बिटट्याचं आहे. का.
हा. हा.
अरे यार लक्षस नाही. माझी ते
अरे तेचं तेचं मगशी मी म्हंटलं ना म्हणजे थोडं युनिक ऐकायला मिळालं ना मला.
हा नाही तुमच्या इकडे पण खातं असतील पण त्याला वेगळं काही म्हणतं असतील
हा नाव वेगळं असेलं पण जोपर्यंत आता आपण बघत नाही तोपर्यंत आपल्याला माहिती नाही. होत ना की ही वस्तू. फ्री आहे. म्हणून
हाव ति मिरची भाजी सोबत खातातं बघा ते हा
बघ बघावं लागेल बघावं लागेल मी मगाशी सर्च केलं पण ते बरोबर मिळालं नाही.
हा हां हां बाफळे म्हणून तुम्ही सर्च करायचा असतं बाफळे म्हणजे ते सारखंच म्हणा त्याच्यातं काय फरक नाही
हा. ओके बघावं लागेल. आता मला सर्च करून
हा तुमचं परत कसं काय. परत परत कॉल लागला. ना तुमचा हॅलो!
हॅलो!
हा. म्हटलं परत तुमचा परत परत कॉल कसं काय लागला. एक दिवसच्या नंतर लागतो. एका पर्सन ला दुसऱ्या दिवशी
माहिती आहे मंग,
हाव,
हो मला पण नाही. माहिती ते.
हा. हा. हा.
अरे मगाशी नाही. का तू जेव्हा मेसेज केला. नाही. मी तेव्हा बिझी होतो.
हा. हा. हा.
असं झालं आणि मग मी तुला मेसेज केला मग तेचं कॉल वॉल सुरू होते.
हाव
फ्रेंडशी वगैरे बोलणं झालं त्याच्यामुळे मंग राहूनचं गेलं मग आता वेळ मिळाली. तर. मम्मी पप्पा. जेवण करा म्हटलं तुम्ही मी थोडं कॉल वर बोलतो पंधरा मिनिट नंतर जेवण करतो. म्हंटल असं झाला.
अच्छा, अच्छा,
पाणी चालू झालं जस्ट इथं आता बारीक बारीक. बारीक. बारीक सुरू आहे.
हाव का इकडं तर आभळ पण नाही. डायरेक्ट
हाव का. अरे इकडेचं. सुरू झाला. जस्ट बारीक बारीक पाणी आता.
अच्छा,
हो बघू आता किती जर. हा हा मं तेच म्हटलं मग म्हणून मी म्हंटलं मी तुला आधी म्हंटलं कि. हे ब चहा साठी आले. आहेत. नंतर ते गेले सहा देऊन आणि मग दुसरे आले त्याच्यामुळे मंग. ते म्हलं राहू देऊ का म्हणून मगं फोन. चलो मग बारा मिनिटे झाले होते का मग आपले.
हाव हो बारा मिनिटं झाले होते का मगं मी कट केलंत.
अच्छा अच्छा तेचं म्हटलं तोपर्यंत ऐकू आले असेल ना तुम्हाला ते मिनिट जमा होऊन गेले असेल आपल्या सेट का म्हणून म्हटलं की चालू राहू देऊ की कट करू म्हणून ते विसरले तर आधी बरोबर होऊनं जाते.
हाव ना हो ना न
आहे की नाही एकासोबत दोन्ही काम झाले म्हणजे
हो हो तसं आपला सहा सात मिनटं बोलणं झालं होतं तेव्हा
हो सात सात मिनिट काही सेकंड झालं होत आपलं मी जेव्हा बघितलं तेव्हा नाही का?
हो
मग ते म्हटलं कॉल त्यांना असं वाटलं की गर्लफ्रेंडसोबत बोलताय म्हटलं गर्लफ्रेड आहे नाही तु तुला तर माहिती आहे ना म्हटलं कॉल कट झाला असेल तेव्हा मग त्याला सांगितलं त्या ॲपबद्दल ते म्हणते राहू दे म्हणते मला नाही करायचं आहे म्हणतंय. असं झाला म्हणून म्हणते तू काल बोलत होत हो म्हण त्यांनी आज पण त्याचबर बोलत होता म्हणून, म्हंटलं हो. असं झालं.
हा
जेवण मग दररोज याच टाइमला करता काय तुम्हीं?
नाही माझा ममी मम्मी पप्पांचा लव मम्मी पप्पांचा लवकर होऊन जाते माझं कसं मी आरामात जेवण करतो मूड झालं तेव्हा दहा पर्यंत मग कसा फोन वगैरे चालू राहत ते आणि आता सध्या मी बिझी बिझी जा इकडे लाव तो फोन जॉब साठी वगैरे नाही का त्यासाठी मग जी लोक बोलत राहते तेव्हा त्यांची लाइफ टाईम नाही राहत ना. ते बोलत राहतात ते थोडे नागपूरचे लोक म्हणजे पुढचे जे फ्रेंड आहेत ते आरामातच जेवण करतात फिरून विरून येतात मस्त आणि आरामात म्हणून म्हणत त्यांच्याशी बोलल्यानंतर मग आरामात आपलं होते बा आणि मला असं टेन्शन नाही जेवणाचं दुपारी पण बारा नंतर आणि रात्री पण आरामात जेवण जाते मम्मी पप्पाचं होऊन जाते लवकर ते सोबतच जेवण करतात मग मी आरामातच जेवण करतो आधीपासनच
ह-ह-हं अच्छा- अच्छा
आता बघू यार पाणी ज चालू झालंय बुवा आता माहित नाही, किती येतंय किती नाही म्हणून?
हाव
असं तिकडे म्हणजे नामो निशाणच नाही आहे हो न यार म्हणजे शेती शेतीवाले जे आहेत ना त्यांच्या खूप आफत आहे.
तेच तर आम्ही इकड ते फार्मर इकडं आम्हाला तो होस्ट फार्मर मिळाला त्याच्या प्रेरणी करून आलतो, मागस पाणी पडला तीन दिवस आता काय पाणी पण नाही पडलं मग
आठ तारीख पासंन पाण्याच्या नामो निशाणाच नाही आठ तारीख पासन तेच खूप आफत आहे यावेेळेस माहित नाही बा खूप लेट होत आता माहिती होईल येतंय, नाही येत म्हणून. काय यावेळेस सगळं -सगळं लेटच लेट होतय
हाव ना, हाव ना.
क पाणी आहे
हम्म हा तिकड चांगलंच पाणी पडून राहिलं.
मुंबईला चांगला पाणी पडतो.
हम्म
असं आणि इकडे पाणीच नाही आपल्या इकडे
तेच ना
असं मग बोलले का तुमचे हा तुझ्या इकडे मग आता बोललं किती झालंय तुझ्या -तुझं पूर्ण
माझं काय
अच्छा म्हणे सेमच आहोत आपण
हाव
बरोबर- बरोबर मग तुला मग पेमेंट सोबतच येतय की पेंडिंगच बाकी आहे माझ्यासारखंच?
काहीच नाही तिथे दाखवूच नाही राहिलेले
हाव का मी आता मी ग्रुपवर टाकला तर तोपर्यंत तुमचे टस्क कम्प्लीट नाही होत म्हणते तोपर्यंत पेमेंट नाही येणार णय
नंद हा हा
माहिती होईल आता काय आहे तर इशू आतापर्यंत तर -तर झाले नाही काही काय झाल्यावर नंतर माहित होईल
हाव
अससाम
सबमिट करत असताल ना तुम्ही लगेच?
हा सबमिट करतो मी कॉल झाला का सबमिट करून टाकतो मग ते राहिली गोष्ट राहूनच जाते
शो ना दिवसा आपल्याला दोन तीन दिवस झाले
हो आता त्यांनी म्हटलंय टास्क- टास्क जोपर्यंत कंप्लेंट नाही आहत तोपर्यंत नाही होणार म्हंटलं आता बघू आता काय होते काय नाही तर
हाव ना -हाव ना
समजेल आता
हम्म.
काही लोकांचे तर दुसरं टास्क पण येऊन गेलं थर्टी कॉल झाल्यानंतर. मी आज ग्रुपचे ते फोटो बघितल्या सगळ्यांचे स्क्रीनशॉट नाही कां. एक दोन लोकांचे दिसले बघितलं का तू?
आहे ना कोणती ती. काय आणलय? हॅलो. हॅलो हा. अ काय आहे तुमचा आवाज नव्हता येत.
आता येतंय का?
हा इवरायला इवराला.
हा तू तिकडे बोलत होता ना म्हणून असेल.
हा.
तुझ्या रूममेट चे किती झाले मग कॉल?
माझ्या रूममेट त्यांना हेच नाही केलं ते आणखी ते ग्रुपमध्येध्ये ऍड नाही कर लावलं मी.
हाव काय ते त्यांनी कसं केलायच तुम तिकडचा ग्रुप आहे ना ते फक्त आपल्या आपल्या लोकांनी केलाय. मी म्हटलं की एकमेकांना आपण कॉल करू शकतो त्यांनी नाहीच म्हंटलं. आणि इकडचे लोक कोणीच नाही म्हणजे मी एकटाच हाव समज. तिकडचे आहेत नाही ते तिकडच्या एरियावालेचे आहेत फ त मेन मेन बाकी इकडे कोणीच नाही नागपूरला पण कोणीच नाहीत. सगळे लोक वॉशिमचेच आहेत तिथे सगळे असे ग्रुप वेगवेगळे आहेत. च्या मध्ये ग्रुप आहेत असं झालं आणि त्यांच्या त त्या मुळे कसं आहे ते अदर लोकांना आपण जसं नंबर पण दिला तर ते ॲड नाही होऊ शकतं. जोपर्यंत ते लिंक वगैरे नाही पाठवत ते थोडं लफड आहे. ते मग फक्त आपण आपणच बोलू शकतो. ते फक्त आपण आपणच बोलू शकतो असं आहे.
आ.
बघू आता किती कॉल होतात काय होतात माहिती होईल मग पेमेंट किती जमा होते काय होते म्हणून.
आ नाही नाही मी आत्ता एका जणाला मेसेज केला होता दुपारी त ते म्हणे त्यांना टास्क स टास्क सबमिट केले आपण की सात ते सात ते चौदा दिवस मध्ये ती हे होते म्हणते ते व्हेरीफाय कर
हो हो.
आणि त्याच्यानंतर ते पैसे टाकतात यान चौदा पंधरा कॉलवर त्याला नव्वद रुपये भेटले म्हणते आणि सहाशे रुपय
अरे बापरे! म्हणजे त्याच वन थाउजंड तर झालं. टर्न ओव्हर.
हा नाही सहाशे नव्वद रुपये हा काय त ते.
म्हणजे झाला ना हजारच पकड ना सरळ.
हाव ते अजून पेंडींग दाखवते म्हणते ते सहाशे.
हाव काय? काय माहिती मला माझ्या आत्याच्या मुलानी सांगितलं त्यांनी काय म्हटलं आधी म्हणजे त्याला त्या सरांनी त्यांच्या लेक्चरांनी पाठ वला म्हणते तो लेक्चरर होता तिथं शेलूला समथिंग वर्धाच्या वर शेलू आहे ना तुमच्या.
हाव.
हॅलो त्याला पाठवलं त्यांनी मला हे अनिकेत म्हणते तू तूच कर म्हणतेय. अ तू असं अस कर म्हणजे पर कॉल वर तुला एटी ते हंड्रेड रुपीज मिळेल म्हणते म्हंटलं ठीक आहे बा मग आठ दिवस मी थोडं बिझी होतो आठ दिवस ते समजलत नाही काय करावं लागत ते मग आठ दिवसानंतर मग काका मारम पावले मग आत्ता आता वेळ मिळाली चार पाच दिवस झाले आता म्हणजे कामावर लागला होत नाही तर मला काही माहितच नव्हतं असं कर तसं कर म्हणून. आणि मी सगळ्या ग्रुपमध्येध्ये टाक आपल्या जेवढे पण आहेत ना बीकॉम आयटीआय एमकॉम अप्रेंशिप इलेव्हन ट्वेल्व सगळीकडे टाकलाय पण कोणी करायला रेडीच नाही त्यांना वड नाही सगळे बिझी आहेत ना. तेच आहे तर इथे स्टुडंट पाहिजे. हा हा तेच आहे आणि वरून आधी मला त्यांनी सांगितले का पेमेंट सोबतच होते. मी आता झालंच नाही त्याच्यामुळे ते लोक पण थोडे विचार करतात ना मग माझे म्हण. दहा मिनिट इकडे वेस्ट होऊ देण्यापेक्षा असं. ते सुरू आहे थोडा बघू आता काय होते काय नाही तर.
हम्म ह् मी आता माझ्याकडून पण होईन का तुम्हाला रिटर्न कॉल सध्याने समजा करायचा असल तर
आता माहिती नाही बा मी तर आताच लावला मगाशी तुझा मेसेज आला तर मी थोडा बिझी होतो म्हणून म्हंटलं मी फ्री झाल्यावर करतो बा तुला असं झाला तू आता करून बघशील माझा कॉल कट झाला तर मग तू करून बघशील.
हा लागला तर चांगलाच आहे तेवढंच.
हम् म्हणजे रोज एक जरी आपलं झाला एक अलटी पलटी झाला तरी चालत म्हणजे एकदा तू एकदा मी नाही का.
दोन दोन करता येतात रोज कारण तुम्ही जर समजा पाच केले मला वाटतं पाच मध्ये वेगवेगळे नंबर पाहिजचते पाच त्याच्यानंतर मग दुसऱ्या टास्कमध्ये तुम्ही परत करू शकता असा विषय ते
माहिती नाही आ तर तेवढं
हा नाही मला वाटत तसच असणार कारण कारण परत तुम्ही मला कॉल केल्यास नंतर कोणाल केला होता का.
हा मगाशी एका फ्रेंडशी बोललो ते पण काय झाल्या लफडा कसा झाला. फ्रेंड सोबत बोललो मी तर समोरच्या पर्सनचा आवाज नव्हत. आणि माझा आवाज ते तिकडे नव्हता जात मग ते माझे पंचावन्न सेकंड चालला कॉल ते हलो हलो त्या म मग लावला तर लागलाच नाही फोन मग जाऊ दे म्हंटलं काही प्रॉब्लेम अस मग झालाच नाही नाही.
हा काे.
हा मी पण मग तुला सांगितलं होत ना थोडं बाहेर गेलो होतो म्हणून तुमसरला. त्याच्या चक्करमध्ये मग माझं पण काही कोणाशी बोललं नाही ह्याला. आता बघू आता जर कोणाचे वगैरे फोन मेसेज वगैरे आले तर मग होईल एक दोन कॉल. माहिती होईल आता काय होते काय नाही म्हणून.
हो.
ते
ते असं पाहिजे होतं जस